हॅलो
हॅलो आवाज येतोय?
हा हा येतोय येतोय मॅम. हो हो येतोय माझा आवाज येतोय का तुम्हाला?
हो हो येतो येतो आता मॅम कसा माहितयं तर मला तुमच्याशी परंपरा या विषयाबद्दल बोलायच होत थोडस. म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे अ मी अस सहजच बसले होते आज मला सुट्टी असल्यामुळे. तर मी बघितलं की शेजारी एक चौदा पंधरा वर्षाची मुलगी आहे ती शाळेला न जाता तिच्या अ तिच्या घरचे तिचे जे कुटुंब आहे तिचा विवाह ठरवत आहे तर म्हणजे बालविवाह
प्रथा प्राचीन काळी पूर्ण म्हणजे अ पूर्ण शहर आणि खेड्यांमध्ये चालू होती पण अगदी काळाआधी ही प्रथा शहरांमध्ये बंद झालेली आहे पण खेड्यांमध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाण मनात अजूनही तसंच आहे, तर मग म्हणलं तुमच्याशी थोडंस बोलावं याबद्दल, मग तुमच्याकडे थोडा टाइम आहे का मॅम?
हॅलो.
आवाज येतोय का मॅम?
हो हो. माझा आवाज आला ना तुम्हाला?
हा थोडसंच थोडसं मोठ्यानं बोला मला जरा आवाज थोडा कमी येतोय. ‌ ‌
तर बालविवाह या विषयाबद्दल म्हणजे ही जी परंपरा आहे प्राचीन काळापासून जी सुरु झाली. लेली परंपरा आहे, ती अ चुकीची आहे हे सांगण्यासाठी मला म्हणजे चुकीची म्हणजे हे त्यामुळे काही दुष्पिणाम होतात आपल्या कुटुंबावर आपल्या समाजावर त्याचं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं जेणे करून, आपण डिस्कस केल्यावर त्याच्यातून काहीतरी चांगले मार्ग निघती तर मग तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का मॅम?
हो हो, दहा मिनिट काय भरपूर वेळ आहे तुमच्यासाठी बोला ना.
हा तर बघा अ मॅम.
आपण बघतो की मुलींना पहिला शिकण्याची काही सोय, सुविधा नव्हती शिकण् सोय सुुविधा म्हणायच्या अगोदर त्यांना शिकण्याचा हक्कही नव्हता. आता आपण एक सुशिक्षित झालो आहोत कारण, तुम्हाला माहितच आहे आपले जे थोर समाज सुधारक होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ते पत्नी होत्या सावित्रीबाई फुले या त्या स्वतः अडानी होत्या पण त्यांचे जे पती होते म्हणजे ज्योतिबा फु महात्मा ज्योतिबा. यांनी त्यांना प्रथम शिकवले मग त्या स्वतः सुशिक्षित होऊन त्यांनी मुलींना शिकवले पण त्या ज्या वेळी शिकत होत्या त्यांच्यावर काही लोक कचरा म्हणजे- सडलेले जे टोमॅटो असतात, सडलेले जे भाजीपाला असतात त्यांचा खूप असं मारा करत होते. त्या या सामन्यांना सामोरे जात या आव्हानांना सामोर जात स्वतः आत्मविश्वास ही बनून. स्वतः शिकल्या जेणेकरून समाज हा जो मुलींना शिकू देत नाही त्या मुली शिकू दे आणि शिकल्यानंतर खूप फायदे होतात हे त्यांना दा वून द्यायचं होतं, त्यासाठी त्या स्वतः सुशिक्षित झाल्या व त्यानंतर त्यांनी काही. तियांना तिथनं शिकवले. आणि त्यानंतर त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली पुण्यात हे तर तुम्हाला माहितच असेल.
हो मॅम हो.
हा, तर आता म्हणजे हे हा मुद्दा सांगायचं कारण की आता बालविवाह, बालविवाह म्हणजे काय मुलगी म्हणजे अठरा वर्षाची होण्याअगोदर तिचा जो विवाह केला जातो म्हणजे चौदा वर्ष, पंधरा वर्ष, सोळा वर्ष, म्हणजे या वयात तिचा विवाह केल त तो अगदी चौतीस, पस्तीस वयाच्या मुलासो बत म्हणजे तिला काहीही अजून कळत नसतं कशाच ही नॉलेज नसतं, संसार कसा करावा म्हणजे तिला संसार म्हणजे काय हे देखील माहीत नसतं तरी तिचा विवाह त्या टाईमला ठरवला जातो. त्याला म्हणतात बालविवाह ते सांगण्यात येते आता आपण आपण बघतो की प्राचीन काळात खेड्यात आणि शहरात बालविवाह चे प्रमाण खूप प्रमाणात होते. म्हणजे मुलगी अगदी फक्त तेरा चौदा, वर्षाची झाली की तिला तिचा शिक्षणातून हक्क काढला जात होता. आणि तिचा विवाह हा ठरवला जात होता त त्यामुळे खूप असे परिणाम म्हणजे समाजावर, कुटुंबावर येत होते त्यांना काही सं घरातलं माहित नव्हतं काही मुलींना स्वयंपाक जेवण बनवता येत नव्हतं आणि मुख्यत म्हणजे अ मुलगीला म्हणजे काहीही माहित नसल्यामुळे ती अ म्हणजे पूर्ण असं अडाणी अ त्या टाईमला म्हणजे राहत होते, आता ही जी प्रथा आहे बालविवाह प्रजाती काही प्रमाणात म्हणजे कमी झालेली आहेत. पण खेड्यामध्ये जुन्या आता तुम्हाला जर ओळखीचं जे आमचे शेजारची कनी म्हणजे कुटुंब राहते. तर त्यांच्या घरी ती एक चौदा वर्षाची मुलगी आहे ती शाळेला न जाता तिचा जो विवाह आहे. तो ठरवला जात आहे. तर हे साफ, साफ् चुकीच आहे ना म्हणजे आपलं जे वय शिकण्यात असतं खेळण्याच आणि एखाद्या गोष्टीच ध्यान घेण्यात असत त्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विवाह लावून देता आणि ते विवाह झाल्यानंतर त्यांना एका बंधनात तुम्ही बांधता. मग आता बालविवाह केल्यानंतर तुम्ही बघता प्राचीन काळामध्ये मुलगीला अगदी साडीच् नेसने अनिवार्य होत. तू इथून बाहेर जायच नाही. तिला खूप अशा म्हणजे बंधनं होती तिला शिकण्याचा काहीही हक्क नव्हता. पण आपल्या जा महात्मा फुले आहेत आणि त्याच्यानंतर ती त्यांची जी पत्नी आहे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपल्याला या आता पोसीबल झालय आता आपण बगतो की अनेक क्षेत्रात फक्त मुलीच् पुढे आहेत. जस की तुम्हाला बघता आता म्हणजे एखादी गोष्ट करायला देखील मुलगीच आहे आणि विमान उडवन् देखील मुलगीच आहे अगदी घरकाम सोडून बाकीचे हे म्हणजे चूल आणि मुल हे सोडून बाकीच्या क्षेत्रात दिसू लागलेल्या मुलीच दिसतात. सुनीता वीलियम्स वगैरे अशा ताई भोसले म्हणजे अगदी गाण्याचा सुद्धा आवाज देखील मुलींचा. अता काही प्रत्येक ठिकाणी डान्सर, अ ड्रायव्हर, कलेक्टर, पोलीस इत्यादी म्हणजे जवळ जवळ सर्वच क्षेत्रात आपल्याला आता मुलीच दिसून येत आहेत. तर हे कशामुळे सत्य झालं तर महात्मा फुले आणि सावित्रीफुले यांच्यामुळे. तर त्यांनी बालविवाहावर बंदी घातली होती. पण आजकाल देखील ही प्रथा अजून चालूच आहे तर ही प्रथा बंद व्हावी असं तुम्हाला वाटत का? यावर तुमच काय मत आहे.
हो मॅम. हॅलो.
हा मॅम बोला ना.
अ काय म्हणता, म्हणजे काय म्हणला काय?
म्हणजे ही प्रथा बंद व्हावी का? का ही प्रथा अशी पुढं चालत राहावी बालविवाह आणि यामुळे तुम्हाला मला काही फायदे वाटतात का? काही तोटे वाटतात का? यावर तुमचं काय मत आहे.
अ खरंच म्हणजे तुम्ही जी मॅम मला सांगितली की अ बाली वगै म्हणे आज पूर्वीच्या काळी अ बालविवाह केले जायचे अगदी म्हणजे त्यो आणि म्हणजे सगळं लहानपणीच पाळण्यामध्ये किंवा लहानपणी तिच वय नअसताना तिला कोणत्याच गोष्टीची समजूत नसताना तिला म्हणजे तिला समज नसताना सुद्धा तिला अ अ जे काही म्हणजे जो काही लग्न करून लग्न करून संसार कर करण्यासाठी लावलं जायचं. मग तो म्हणजे तिला जास्त करुन तिला तिच्या वयापेक्षा अगदी मो ठा मोठा वयस्कर व्यक्ती तिच्याशी लग्न कर तिच लग्न केलं जायचं. मग अ मग ते त्याचे जे काही पुढे म्हणजे नाते संबंध असतील ते पुढे म्हणजे जे टिकून राहतील न राहतील असा विचार सुद्धा ते करत नव्हते. म्हणजे अगदी त्यावेळेला जरस म्हणजे मुले म्हणजे दिल की झालं तिच्याकडे पुन्हा कधीतरी वर्षातून एकदा, दोनदा जात असे. मग जसे की त्या वेळेला मुलींना कुणाचाही आधार नव्हता. मग ते ज्या वेळेला म्हणजे खुप म्हणजे खुप वाईट परिस्तिथी एक, एक स्त्री भोगत होती. अस म्हणण्यात काही हो वेगळा नाही अन खरच त्या वेळेला खूप चुकीची पध्दत ती अन ज्या काही परंपरा होत्या त्या खरंच म्हणजे खूप चुकीच्या होत्या आणि आत्ताच्या काळात म्हणजे आता म्हणजे आपण म्हणल की बा-बा आता तुम्ही जसं की म्हणला आपल्या या समाजथोर समाज सुधारकांनी जस की सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले अंग - चला गोळी वगैरे जो काही सडलेले टॅमॅटो वगैरे भाजीपाला आहे त सगळे खऊन सुद्धा त्यांनी मुली दगमगले नाहीत व आपला आत्मविश्वास वारसा जतन केले व मुलींना मुलींना अगदी आंघोळ घालण्यापासून त्यांना शाळेत - म्हणजे लोक म्हणजे त्यांना पूर्ण जतन करण्यापर्यंत त्यांनी त्यांना शिक्षण देण्यापर्यंत - पूर्ण त्यांची जबाबदारी त्यांनी जोतीबा फुलेनी आणि अ अ उचली होती आणि खरच त्यांनी म्हणजे खूप महान कार्य केल आणि मुली- मुलीसाठी जी काही शाळा ओपन केली अ - आणि त खरंच त्यांच्यामुळे जर आज त्यांनी नसते ते तर खरंच मुली कुठे असल्या काही म्हणजे याचा अंदाज नाही मुलींना महत्त्व दिलं- गेल असत की नाही हे सुद्धा माहत नाही म्हणून खूप त्यांच आपण ऋणी आहोत. अशात अ - आपण आणि हा आणि आणि आणि हा बोला -
हा बालविवाह बंदीसाठी शिक्षण - ते म्हणजे मी तुम्हाला जस सांगितले की प्रत्येक स्त्री न शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शिक्षण - परवा तर- यांच शिक्षण आणि महिला सक्षमीकरण - मीलन आणि सामाजिक जागृती या द्वारे गणित - म म्हणजे जी बाल विवाह समस्या आहे या- तर आपल्याला माफ करता येते आता पालकांनी आप - मुलांना योग्य शिकून द्यायच आणि बाकीच्या जास्त ज्या संधी आहेत - असे मला वाटते म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीने - जर बालविवाहास विरोध केला तर अशा घटनांना म्हणजे आपण जे बालविवाह - च्या
जे प्राचीन काळी होत जस की बालविवाह करणे हे पण आता आधुनिक काळात बालविवाह करणे - दंडनीय म्हणजे गुण आहे असे म्हणतो दोषी व्यक्ती म्हणजे जे कोणी बाल विवाह लावून देत - त्यांना कठोर शिक्षा दिली जाते हि म्हणतात आजच्या आधुनिक युगात - मुला मुलींना समान संधी- झाला पाहिजे जस की आजकाल म्हणजे आता आपण बघतो की दुजाभव केला जातो मुलींना - मुलींना दुय्यम स्थान दिले जाते मुलांना प्रथम स्थान दिले जाते. सगळ कमी केलं पाहिजे बालविवाहामुळे त्यांच जे बालपण असत शिक्षण असतं आणि जे - होणार उज्ज्वल भविष्य असतं ते हिरावलं जात ते हिरावलं जाऊ नये म्हणून बालविवाहावर बंदी घातली- खूप गरजेचं आहे आणि ते घातलेले आहे पण आजकाल अजूनही आधुनिक काळात - काही ठिकाणी जे बालविवाह केले जातात त्यावर व्यवस्थितरित्या कारवाई केली पाहिजे
हो मॅम खरंच नक्की
हा आणि त्यामुळे बालविवाहाचे जे संपूर्ण ते निर्मूलन आहे ते करणे आताच्या काळातची गरज आहे असं मला वाटत म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणे सामाजिक जागरूकता आणि शिक्षण यांच्या मदतीने ना आपण हा बालविवाह मुक्त समाज म्हणजे जे कुटुंब आपलं जे राष्ट्र आहे आपला जे देश आहे तो आपण बालविवाह मुक् समाज करू शकतो प्रत्येक मुलाला आणि मुलीला आरोग्य शिक्षण सुरक्षित बालपणाचा अधिकार हा आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे या अधिकारांचे
ह
ून ह आपली म्हणजे संरक्षण करण ही आपली सर्वांची म्हणजे राष्ट्राची प्रत्येक जगाची देशाची कुटुंबाची जाणीव आहे ही सगळ्यांना समजलं पाहिजे
हो मॅम नक्की हो खरंच तुम्ही अगदी म्हणजे खरंच खूप जे काही अ वरज काही रूढीप ख खप छान माझ्या सगित खर तम् आ म्हणजे आता हि काही मोठ्या प्रमाणात - - लहान म्हणजे बालविवाह करताय त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. खरंच तुम्ही खूप छान - - पद्धतीने मॅम मला माहिती सांगितली तुमच्याशी बोलुन मला खरचं - - खूप छान वाटलं मॅम. असंच तुमच्याशी मला प्रत्येक म्हणजे संवाद व्हावा ओके. मॅम.